हॅलो
हॅलो नमस्कार दिदीप बोला ना
नमस्कार काय करताय
बोला काय काय नाही कामच चालू आहे काम चालू आहे ऑफिसचं तुम्ही काय करता
माझं आवरडलंय बस थोडं किरकोळ काम चालू आहेत
अच्छा बाकी म
पावसा्यात काय काय केलं झाडे वगैरे लावले कुठं
अ नाही ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर माझ्या घराात पूर्ण असं म्हणजे अ झाड आधीपासून लावलेली आहेत ना तर मग आता एवढ्या झाडांसाठी जागा नाहीये पण म्हणजे माझं चाललय प्लॅन की बाबा आता कुंड्यांसारखं भेटत माहििते का वरती लाव हा त गार्डन म्हणजे बनवायच अस मनात आलंय माझ्या मग बघू आता कधी म्हणजे बाहेर गावी कुठे जायला भेटलं तर मग ते इथून मी आलेल ते सगळं
मग आता कुठले कुठले झाड आहेत तुमच्याकडे जे घराच्या अवतीभोवती
अवतीभोवती सोनचाफ्याचा आहे प्राजक्ताचा आहे गुलाब आहेत शेवंतीच्या आहेत परत आपलं निशिगंध आहे परत आपलं ते ब्रह्म देेवासाठी आपण जेव्हा जी पूजा करतो ना ते त्याच झाड आहे मोगरा आहे परत पुढच्या साड हे एवढे आहेत आणि मागच्या साईड ला अशोक का आहेत परत ते ख्रिसमस ट्री बोलतो आपण ते तेवाले आहेत त्यानंतर अ आवयाचा आहे
हो हो
परत ह्याच पण रात राणीच आहे एवढे सगळे आहेत असे आणि त्याच्यामुळे एवढी जाग अशीेऊन गेली म्हणजे आमच्या घराच्या जागा एकूण अडीच गुंठ्याच आहे आणि त्यामध्ये पूर्ण आमचं मोठं घर आहे ना आणि फक्त थोडंस समोर अंगण ठेवलेलं आहे तर मग अ त्यामध्ये अ कसं एवढं जागा नाही राहिलेली झाडांसाठी तरी आम्ही एवढी झा लालोय त्यामध्ये मग आता थोडस एक शो म्हणून अ ह्याच वरती आपण गॅलरी ला वरती लावतो ना असे लोंबत ठेवतेले असतात बघा कुंड्या अ तशा तशा कुंड्या घ्यायचा प्लॅन चाललाय माझा ह्या पावसाळ्यामध्ये घ्यायचं होतं पण अजून का झालंच नाही मला त्यामध्ये ती सुपारीची सुपारीची फुलं असतात ना ती पण छान दिसतात एकदम
हो हो मग संधी मिळेल तर कुठ आपले कुठले झाडे लावशील मग तू
म्हणजे आता मला फक्त एक थोडस छान सुंदर दिसण्यासाठी म्हणून मग मी ते छोट्या कुंड्या घेणार आहे आणि त्यामध्ये सुपारीची फुलं लावणार आहे वेगवेगळ्या कलरची
म्हणजे ते खूप जास्त ना आकर्षक दिसत दिसायला
हो हो आंबा किंवा कडो नििंबा वगैरे नाही आहेतेत
हा कडुलिंबा आहे तुळस आहे आहे तुळस पण ते मी सांगायला विसरली पण आंब्याचं वगैरे एवढं मोठ झाड लावण्यासारख असं जागा नाही आहे कारण पूर्ण जर जेव्हा झाड मोठं होईल तेव्हा ते पूर्ण रस्त्यावर जाईल ना झाड मग ते तेव्हा तोडावंच लागेल त्यामुळे मग नाही ते आंब्याचं झाड काय नाही लावणार
ओके मग मला घरातील
क
हो आमच्याकडे जवळजवळ सर्व आंब्याची झाड आहेत कडुनिंब आहेत तुळस बाबोळ आहे वड आहे जे जे अं सावली किंवा औषध म्हणून पण हो हो गावी शती आहे ना त्यामुळे मग अ आपल्याला सावली म्हणून पण उपयग होो झाडांचा आणि औषधी म्हणून पण जस कडुनिंबाचं औषध म्हणून पण आपण उपयोग करतो आणि बाबूळज कमी पाण्यामध्ये येऊन जात ते आंबा चिंच त्याप फळ म्हणून अ सीजनली भेटून जातात आपल्याला तुळस एक औषधी म्हणून आपण वापरले जात त्याची घराब पुढे गावी तर प्रत्येक आणि सिटीत पण काही काही ठिकाणी तुळस तर असतेच
हो मला कसं म्हणजे फुलं खूप आवडतात त्यामुळे माझ्या मम्मी म्हणजे माझ्या मम्मीला पण फुलं तेवढच आवडतात तर मग आम्ही फक्त जास्त कसं फुलांचंच कलेक्शन केलेलं आहे
आमच्याकडे मोगरा आणि गुलाब हे दोनच आहेत फुलांचे सध्या तरी पण चाललंय माझं पण चालय लावूया आता तुम्ही काही सांगितले त्यातले काही अ करूयात आणि एक जे अ हे पान म्हणतं तो ना आपण
हम् खायचं
आ हो हो, ते पण लावलंय आम्ही.
हा का!
हो
छान!
बाकी मग, आणि मला ना म्हणजे फुलांचे फोटोज वगैरे काढायला खूप जास्त आवडतं. अच्छा! म्हणजे माझ्याकडे इन्स्टाग्रामच जो माझा अकाउंट आहे त्यावरती जर पाहायला गेलं तर एवढे म्हणजे अ हे आहेत ना फुलांचे फोटोज काढलेले. हा फुलं किंवा निसर्ग. खूप आवडत मला ते म्हणजे खूप जास्त नाही का आकर्षित करून घेत ते.
हम् मग अजून काय काय करायला आवडतं जसं तुला फुलांची झाडे वगैरे आवडतात? तसंच अजून काय काय करायला आवडतं?
अक्षदा जा की, एकच मिनिटं थांबा हा एकच मिनिटं.
रिटायर होतोय ना तु? हॅलो!
हा आवाज येतोय का?
हो हो येतोय.
हो मला म्हणजे तसं गार्डन करायला आवडतचं, पण बाकी मग तसं एवढं हे नाही. जसं म्हणजे कोणी कर बोलले तर मग मी करू शकते काही म्हणजे असं गोष्ट टी, पण स्वतःहून करण्यासारखी म्हणजे एवढी उत्तेजित नाहीये मी थोडी आळशी मध्ये येते, आळशी लोकांमध्ये.
ओके मग आज
मग मला असं फक्त, हा फिरायला पण आवडतं, तर मला पण असं एका ठिकाणी शांत, अ जिथं ठिकाण आहे, तशा ठिकाणी असं, निसर्ग बघत बसायला खूप जास्त आवडत मला.
ओके! ट्रॅकिंग वगैरे गड किल्ले सर करायला आवडत?
अ एवढं नाही.
अच्छा ठीक ये, आम्ही तरी विकेंडली करतं असतो प्लॅन, गड किल्ले किंवा ट्रॅकिंग, जेणेकरून आठवडाबर साठलेली जी आपली कॅलरीज ती तरी बर्न होऊन जाते. पण करतो आम्ही प्लॅन, किल्ले गड तरी, देवस्थान कुठं कुठले पाहिले किंवा कुठले कुठले जायचेत तुला जर जायचं असेल तर?
देवस्थानामध्ये तर मी आमचं ते अ मी जैन आहे, तर मग हे, श्रवण बेळगोळा म्हणून माहि ती असेल तुम्हाला कर्नाटक मध्ये येतं ते! हा ते मी पाहिलेलं आहे, आणि बाकी उज्जैन महा कालला गेलो होतो क्लास मागच्या वर्षी आणि तस भरपूर म्हणजे फिरणं झालेलं आहे माझं.
अ आणि हा बाकी मग तसं असं कुठे पण. म्हणजे देवस्थानच्या ठिकाणी म्हणा किंवा अजून असं बाकी निसर्गरम्य वातावरण जिथं अस. तिथे मला जाऊन निवत असं गप्प बसायला खूप जास्त आवडतो.
तुझ अस कुठ. कुठ स्वप्न आहे किंवा ते पूर्ण झालंय किंवा पूर्ण होण बाकी त्याबद्ल. त्याला सांगशील काय.
माझं स्वप्न म्हणजे माझं म्हणजे हेच लग्नाचच होत. की बाबा मला ल विथ अरेंज करायचं आहे असं. आणि ते चालू आहे म्हणजे इ प्रोसेस आहे अ म्हणजे लव्ह विथ अरेंज माझं लग्न ठरलंय आता.
ओके मग काही अडचणी आल्या त्यामध्ये.
हा खूप अडचणी खूप म्हणजे
दोन्ही कडनं आल्या की फक्त आपल्याकडनंच आल्या मुलीकडनं.
हम्म थोडेफार म्हणजे आधी स्टार्टिंगला तर दोघे पण तयार होते पण. हा ज मध्य मध्यंतरीला आलं आमच पूर्ण प्रोसेस आणि तिथे थोडासा गैरसमज झाला तर मग दोघांच्या पण फॅमिलीकडून म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत. पण हे प्रॉब्लेम लगेच सॉर्ट झाला कारण फक्त गैरसमज होते. आणि ते एवढं गैरसमज समजा आता एवढं मोठ इशू. करण्यासारख पण काही म्हणजे भाग नव्हता पण तो झाला नशिबाने.
हम्म हम्म.
हम्म पण कसं अ माझ्या मिस्टरांना सुट्टी थोडी कमी होती. त्यामुळे मग ह्या गोष्टी थोड्या लवकर शॉर्ट झाल्या.
हो हो हो.
मग फ्रेंडशिप मध्ये तुला कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात?
फ्रेंडशिप मध्ये कुठल्या पण ह्याच्यामध्ये ना फक्त मला तर महत्त्वाचं म्हणजे विश. वाटतो आणि आपण एखाद्याला असं महत्वाच म्हणजे एखाद्याला जवळचं म्हणतो ना तर मला असं वाटतं की समोरच्या सोबत आपण जसं वागतोय ना म्हणजे समोर म्हणजे व्यक्ती समोर असताना जसं वागतोय. तसच त्याच्या माघारी सुद्धा वागणं ना खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आता जनरेशन मधे असं झालं की बाबा अ समोर तरी गोड बोलणार. हा तर तशी लोक मला आवडत नाहीतच आणि म्हणजे मी तसे जवढे काही लोकां णजे मी फेस केलेलाय मग मी परत त्या वाटेला नाही. नाही जायला बघत म्हणजे हा पटत नाही त्या गोष्टी म त्या लोकांचा. आस होऊन जात.
हो म्हणजे कधी कधी असं वाटतं हा माझ्याशी खूप तोंडावर गोड बोलतो नंतर मग. काहीतरी मागेच बोलणार किंवा मग जे आहे ते समोर बोललं पाहिजे असं वाट आणि मग त्यावेळेस जरा जवळची व्यक्ती जर अशी वागली तर म्हणजे. खूप वाईट पण वाटत हो.
पण मी लक्ष नाही देत एकदा मनात म्हणजे मनातून उतरलं की मग परत त्या व्यक्तीसाठी जागाच नसते माझ्या मनात.
खरय ते तर करायलाच हवं.
हा म्हणजे मी असे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. हा म्हणजे माझं स्वभाव खूप जास्त असं स्ट्रेट फॉरवर्ड आहे तर मग मी डायरेक्ट फटकन बोलून पण जाते मला काही पटलं नाही तर.
पण पण ज्याच्या मनात काही नसत ना तो पष्ट आणि रोग टोक आणि सरळ बोलतो आणि असे लोक असा स्वभावच लोकांना म्हणजे खटक की हा खूप खूप स्पष्ट बोलतो किंवा तिथल्या तिथेच सगळ्या गोष्टी क्लिअर करतो.
हो आणि का गोष्टी असं मनात ठेवून राहायला मला नाही आवडत मला वाटलं मी बोलणार. दोन मिनिटांसाठी राग येईल पण परत अ म्हणजे माझ्या मनात काही नसेल त्या व्यक्तीबद्दल असं.
हो म्हणजे ते तिथल्या तिथे जे काही गैरसमज असेल ते क्लिअर करून घेऊनच चलायचं पुढं.
हो चालल मग हो हो हो चाल चालेल.
हो